हा, येतोय आवाज? हो, येतोय ताई. हॅलो? हो हो, येतोय, येतोय, हा.
हा हा, बोला ना मॅडम. तुमचे किती कॉल झालेत ओ?
माझा पहिलाच ये आता
पहिलाच आहे, मग तुम्ही एवढ्या दिवस कामच नाही केलं?
नाही ना, माझं खूप दिवसापसून बंद होत माझं काम. माझा फोन खराब होता ना, मॅडमानी मला परत जॉईन केलं, काल, परवा.
असं आहे का? मला पण क्चुली हे काम थोडं लेट आलेलं आहे, म्हणजे सगळ्यांना येऊन गेलं, त्याच्यानंतर मला दोन तीन दिवसाांनी आलेलं.
ओके.
हा, त्यामुळे माझे बरेच कॉल राहिलेत, मग मी आता काय करते, ग्रुपवर जे जे मेसेज टाकतात ना, त्यांना कॉल
हा. हा, तसंच करायचं. असं काही नाही की, एका व्यक्तीलाच आपण केव्हाही कॉल करू शकतो.
नाही आणि का असं आहे माहितीय का, ओळखीच्या माणसाला माणूस बोलतच, पण अनोळखी की, व्यक्तीला पण बोलायला पाहिजे, होय की नाही?
ठीक आहे ना, मग आपण रात्री परत एक कॉल करू, तुम्ही फ्री असताय ना?
साडे नऊ नंतर, मी फ्री आहे बघा.
साडेनऊ नंतर, आज सोमवारी आहे मी आज जरा कपालेश्वरला जाईल. पण मग, बघूया आपण तस
कधी वेळ, हो, आज सोमवार असतो ना, कपालेश्वरला जाते.
असं असं, मंदिरामध्ये का?
हो, महादेवाच्या मंदिरात.
हा हा, नाही मला, मगाजपासन ना मी, तीन कॉल माझ्या अनोळख्या व्यक्तींनाच झालेत. खूप छान वाटलं, सगळ्यांना बोलून पण ते आपण म्हणाय, म्हजे टाइम असा कसा जात होता काही कळलच नाही.
नाही ना, काहीतरी एक विषय घेऊन जर बोलल ना आपण
हा, अहो नाही बऱ्याच जण आपले अनुभव सांगतात ना. ते म्हणतात काय बोलायचं काय सुचत पण नाही आणि टाइम तर जातचत नाहीं.
नाही ना खरंच आहे ना काहीतर कसं आहे.
जेवढं हो आधी मी केलं का आधी मला काही दोनशे एकवीस रुपये का दोनशे बावीस रुपये आले.
अच्छा! नाही मी ह्याच्या आधीच केलेलं बघा ट्रान्क्रिप्शनच काम केलं हों त त्यावेेळेस आले होते मला ठीक आहे म्हणजे हम्.
कस होत आता मागच्या वेळेस काय झालं ना सगळ्यांनी मला कॉल केले पण मला कोणी कॉल करू दिला नाही.
कस काय तुम्ही म्हणायला पाहिजे होत ना मला पण करू द्या म्हणून, आणि मी ज्यांना-ज्यानां काॅल केले ना त्यांना कराय लावल आणि त्याच्यानंतर मी केलं म्हणजे असं नाही
बरोबर आहे, नाही नाही असं समजू दर्पणा राहिला ना की मग बरोबर होत.
हा नाही मग तसंच पाहिजे ना मग त्यांचा फयदा आणि आपला काय नाही असं थोडी ना. म्हणजे मी सांगतानाच सांगते तुम्ही एक कॉल करा मी एक कॉल करते.
नाही नाही काय करायचं आता तुम्हाला जेव्हा वेळ असला ना मी ड्युटीला असते ये पण मा असं म्हनू शकतो ना जेव्हा वेळ असतो तुम्हाला असता ना की मला विचारत जा. अस होता आपण बोलत जाऊ तिथं.
अच्छा ठीक आहे कारण माझे आता हा कॉल धरून चौदा होतील बघा माझे.
बा, बा, बा, बा बरेच कॉल झाले मग तुमचे माझा आता पहिला कॉल झाला नाही नाही.
काय झाले माहितीे का सुरुवातीला माझे म्हणजे बहिणी पण आहेत ना माझ्या. त्यांच्यासोबत झाले कॉल तर आता त्यांचे त्यांना आधीच काम आलेलं होतं आणि त्यांना आधीच म्हणजे बोलायला जास्त आवडतं तर टाइम पण भेटतोय. त्यामुळे त्यांचे पटपट झाले आता मला प्रश्न पडला कोणाला हे करायच म्हणून मी मी आता सारखं ते ग्रुप घेऊन बते आणि ज्यांचे-ज्यांचे मैसेज येतात ना त्यांना कॉल करत बसते.
बरोबर.
हा पण अनुभव घ्यायला पाहिजे ना.
नाही नाही अनुभव घ्यायला पाहिजे बरोबर अनोखी पण यायला पाहिजे मी आ कोणते ग्रुप मध्येे मैसेज टाकला?
हा हा, नाही कधी-कधी काय होतं कोण रिप्लाय देतो कोण रि रिप्लाय देतच नाही आता मी दुपारपासून बरेचदा मैसेज केलं तर कोणी एवढा रिप्लाय नव्हता दिला. एक जणीने दिलता पण ती म्हटली होती मी थोड्या वेळाने कॉल करते तर त्यांचा काही कॉल आलाच नाही मला.
बरोबर बरोबर.
हा मग मी आत्ता सगळ्यांचे नंबर लिहून घेत त्यांनी सगळ्यांना पर्सनली कॉल एकदा केला आणि नंतर मग लावते सगळ ते.
नाही मला पण नंबर लिहून घ्यावे लागतील.
हम् नाही तसच करायचं मग, मग आपल्याला नंबर माहिती नसतात मग काय करायचं मग मी एक वही पेन घेते आधी नंबर लिहून घेते मग कॉल करते.
ओके ओके, बरोबर आहे नाही माझ्याकडे तर नंबर नाही करायच. मी पण आता तुमचा नंबर एक वही करायलो मी पण. नाही नाही मी आता काय करतो एक डायरी घेत, डायरी घेत तिच्यात नंबर लिवून घेते.
हा आणि कसं आहे माहिते का ह्याला पण टाइम आहे वाटत मग लवकरात लवकर
किती टाइम आहे काय माहित?
अ मी असं ऐकलंय बर का कन्फर्म नाही सांगताय ना सात दिवसाच्यात करायला पाहिजेत म्हण.
किती कॉल व्हायला पाहिजे काय?
तीस-तीस कॉल हायत बघा.
आ हा प्रत्येकाला तीस-तीस कॉल आहेत माझ्या बहिणींचे झालेले कंप्लीट त्यांनी पण तीस तीस केलेले त.
हो का?
त्याच्यानंतर म तिसरा टास्क यायला लागला असं मी ऐकलंय.
बरं बरं म तीस नाही झाले तर म आपल्याला पैसे नाही मिळणार का?
नाही नाही भेटणार तुमचे जेवढे कॉल कराल तेवढे भेटणार ना पण तरी आपण पूर्ण करायचं आ टास्क असं काही नाही.
एका कॉल ला किती पैसे आहेत?
म्हणजे आता कन्फर्म न्हाय पाचं म्हणत एका कॉलला शंभर रुपये आता जर का मी तुम्हाला कॉल केलं तर मला शंभर? तुम्हाला ऐंशी तुम्ही मला कॉल केला तर मला शंभर तुम्हाला ऐंशी असेल हम्म! असं आहे आणि ते पण काय होत बऱ्याचदा असं कॉल जर का रिजेक्ट होतात काय काय कॉल किंवा डिस्कनेक्ट झालं तर शून्य सेकंदामध्ये पण येतात ना? दहा मिनिटापर्यंत कंप्लीट बोलायला पाहिजे दहा मिनिटाच्या वर जरी गेलं ना तरी डिस्कनेक्ट होतय म्हणजे रिजेक्ट होतात कॉल बरोबर दहा मिनिटापर्यंत बोलायच.
म्हणजे आता दोन कॉल डिस्कनेक्ट झाले तुमच्याशी ते तुम्हाला केले ना?
हा!
हा आमच्यामुळं.
म्हणजे माझ्याकडून झाले का कोणा दुसऱ्याकडनं झाले?
नाही तुम्हाला केल्याल आता उचलले नाही ना म्हणून.
असं हाय का नाही जर का मी उचलला गेला तर ते शून्य सेकंदामध्ये येते ना मला पलीकड रेंजेस हो मी आता गॅलरी मध्ये आले हम्म.
आता मी टाकलाय ग्रुपवर एसमस.
हा तुम्हाला आलेत मेसेज कोणीतरी एक म्हंटले ना मी आहे फ्री मला करा.
ह आता त्या म्हणे चालले मी पण बाहेर म्हणे म्हणलं ठीक आहे मग.
नाही खूप छान अनुभव आहे बर का एरवी काय होता बायकांचा आवडीचा विषय असतो गप्पा मारणे आणि आत त असं झालंय गप्पा मारण्याचे पैसे भेटायला लागलेत. नाही तर एरवी काय म्हणतात लेडीज म्हटल्यावर सारख गप्पा गप्पा गप्पाच असतात.
आपल्याला तरी तेवढं आहे बरोबर आहे का नाही? म्हणजे काहीतरी काम आहे आपल्याला घरी बसून असं
हा ते हा लांडगे मॅडमची कृपा म्हणायची आपल्यावर ह.
खरं तेच ना. आम्ही तर आता आमच ते दिल्लीचे लोक आले होते, आम्हाला तेव्हा बोलवल होत आम्ही चारच लेडीज होतो
अ मॅडमची माझी दोघांची पण
च म्हणजे बरेचसे प्रोग्राम वगैरे होतायत ना?
हो ना शिकलच होत मी.
अच्छा अच्छा हा म्हणजे तुम्ही जास्त संपर्कात आहात वाटत त्यांच्या?
मॅडम जगा नाही माझं थोडंच आहे ना अ माझं फॅमिली प्रॉब्लेम मॅडम मला सपोर्ट करतात मग.
आसं ए का?
हा... मी सिंगल मदर ए ना... मला एक मुलगा.. एक मुलगी ए... मग मॅडमांचे प्रश्न राहतात कि मला कुठंतरी मदत होईल बुवा असं
अच्छा... नाई त्यांचा तेच प्रयत्न जास्त असतात... आमच्या आहे ओळख म्हणजे... मी रोहाला असताना... मॅडम पण रोहाला आधी होत्या ना?
अच्छा अच्छा
हा... ते आम्हाला पहिल्यापासूनच म्हणजे... ओळख आहे त्यांची.. मी त्यांच्याकडे ट्युशनला पण जायचे... अहं
अरे बापरे... हंहंहं.
म्हणजे खूप मी लहान होते... मला... आय थिंक मी पाचवी सहावीला अस असताना मॅडमकडे क्लासला पण जायचे... आणि मला मॅडमनींना... हे पत्र्यावरची पेंटिंग सुद्धा शिकवली.... हम्म आम्ही एकाच म्हणजे एरि.. ए.. एक... एरियामध्ये एकच होतं आमच्या... कॉलनी वेगवेगळ्या होत्या.
पत्र्यावरची पेंटिंग म्हणजे... ती ठोकून का अशी?
नाई... ते दोन... त्याला हाथियार असतात पर का... ते असं कोरून काढायची असते... पत्र्यावरची पेंटिंग.
हो का?
ते हाथियार दोन होते... त्याच्यामध्ये ती बरोबर करायची, शिकवली होती मॅडमने. ती अजून पण आहे. ज्या घरी तिकडं, मी पहिल्यांदा जी केलेली ए ना ती.
असं असं.
आणि मॅडम खूप छान शिकवायच्या बरं का, मला वाटतंय मी एकटीच जायचे मॅडमकड.
नाई नाई... ईतकी नाई... मॅडमचा स्वभाव खूप छान ए.
खूप छान ए आणि तेव्हा त्या मला इतकं हे करायच्या ना. नाई तू कर... तू हे पण शिक... तुला येईल. मी म्हणायचे खूप हात दुखतोय... नाई नाई सुरुवातीला हात दुखत असतो... नंतर नाय दुखणार हं हं.
हं हं हं.
मला वाटतं, मॅडम इंग्लिश पण शिकवायच्या वाटतं... मला मला आता एवढं आठवत नाई. खूप लहानपणी जायचे मी. हा आणि एकटीचा घ्यायचा क्लास. वेळ द्यायच्या तेवढ्या त्या मला, ये म्हणायच्या... हम्म.
हं हं.
म्हणजे माझ्या मम्मीला वगैरे पण अशे करतात त्या... सपोर्ट म्हणजे आणि आता पण त्यांनीच आम्हाला हे सांगितलं... ह्याच्या मधे हम्म.. चांगलं ए ना... आपला फायदा होतोय ना त्यांच्यामुळे
नाई बरोबर ए.
अशी या... काय काय व्यक्ती असतात बर का... की ज्या आपल्याला म्हणजे... खूप अशा आठवणीत राहतातच. हा... म्हणजे... म्हणजे कुठं जरी... गेलं तरी... त्यांची अशी आठवण येतेच.
हो आणी आपलं... म्हणजे एक म्हणायचं आपलं... असं कोणीच नाई ए जगात... सगळे स्वार्थी हेत. पण मॅडम तसं नई... मॅडम चार जणांना घेऊनच चालतात.
हो तेवढं आहे. म्हणजे जास्तीत जास्त प्रयत्न करत असतात त्या. नाय तर असं कोणाचं कोणाला काई घेणं देणं नसतं... पण त्या मॅडमला कुठं तरी वाटतं... माझ्यामुळे ह्यांना मदत व्हावी. त्यांच्या सारखे प्रयत्न चालू असतात तेव
तेच मॅडमांचा स्वभावच खूप वेगळा आय.
हो खूप वेगळा ये बर का तुम्हाला बरंय नाशिक ला म्हणजे बरेचसे इव्हेंट वगैरे होतात ना हूं हूं अ नाय माय थिंक नाशिकच्या बऱ्याच जणी आहेत बर त्या ग्रुपव
हो खूप येत ना पण म काय होत त्यांना जॉबमुळ नाय जमत अहो
असंय का
मी जॉब करते ना
हा हा हा तुम्ही काय करा माहितीये का आपण दोघी जणी कॉल करू बरेचसे आज संध्याकाळी साडे नऊ नं मये तुम्हाला टाइम असला तर सांगा जर का मंदिरात जायचं असल तर राहूद्या उद्या करू.
चालेल चालेल मला जर जमलं ना तर मी न क्की करते तुम्हाला म वाटल्यास तुमी फ्री ठीकये चालेल.
मला म्हणजे रात्री साडेनऊ नंतर टाईम असतो बघा
मला ही साडेनऊ नंतर मी शॉपमध्ये असते मी बारा वाजेपर्यंत मी शॉपमध्येच असते म
अच्छा नाय मी अकरा वाजेपर्यंत बोलू शकते.
ठीकये मी तस असलं म मी तुम्हाला सांगते मी किती वाजता येते काय ते अ दुपारी मला ये ना मला सकाळी असतो दहाला दहा नंतर
हा नाय मग मला बारा नंतर टाईम असतो मला ते तीन वाजेपर्यंत मी बऱ्याचशी फ्री असते बघा
नाय नाय बारा नंतर जर मला वेळ भेटला ना सर जर आलेले नसले ना तर मी नक्की कॉल करेल तुम्हाला
अच्छा ठीकये झाला आपला टाईम.
म्हणजे मग हो हो ठीकये ठीकये चल